हॅलो, हा कोण?
तेच की मी मगाशी फोन केलेले कुर्लीतून,
हा बोला की,
तेच लावून बघितले लागल हो म्हणून म्हणल बघुया तरी उचलतायसा म्हणुन बोल
हा हा.
तेच आणि काय म्हणतासा?
काय नाय चहा करालोय आता चहा मगाशी केलेला आता जरा बाहेर कोण आलेत बाहेर त्यासनी द्यायचं जरा.
हा बोलत बोलत हे एवढं माझे कॉल पूर्ण होऊ दे.
हा हा, मग
ते तर आमच्या पण गेले आगटपासून दवाखान्यात चालूच आहे हो आता जरा काय करायचं मिस्टरांच झालं एन्जिओप्लास् टी
आं
तिथून माझं पण दोन्ही डोळ्याचा ऑपरेशन केलं.
हा.
सगळे दवाखान्यात
चहा एकदा दवाखाना पाठीमागं लागला की लागतोयच.
हो ते टाइम मधी.
नको वाटतेय दवाखाना म्हणजे.
हम्म.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
तरी सुनाच्या डिलिवरीचे काय खर्चा आलं नाही काय नाही सगळं फ्री मध्ये झालं मध्ये.
हा हा नॉर्मल हाय ना.
होय नॉर्मल आहे नॉर्मल असलं तर पण तिला मस्त घेतेेतच की.
होय सिझरचा असलं तर
खाजगी मध्ये पंचवीस तीस हजार घेतेतच ते.
होय तुम्ही सरकारीमध्ये केला का.
ते आय जे एम इचलकरंजीत.
आय जे एम ला केलासा होय सोय हाय तिथ चांगली.
सोय सगळं सोय बघा आता तिथं दोन टाईम जेवण सकाळी नाश्ता दु पारी चहा बिस्किट ते.
काय बघितलं नाही मी काय दवाखाना ऐकून माहितय फक्त.
हम्म पहिल्यापेक्षा आता सुधारणा झाले जास्त.
काय माहित बघितलंच नाही ऐकून तेवढं माहिती आहे.
हा हा हा. माझं मुलाचा ऑपरेशन पण तिथच झाले सोडा दोन हजार एकवीस ला.
माझी इथं सरकार दवाखान्यात झाले सांगावंचा सरकारी दवाखाना आहे ना.
हा हाय की तिथं सांगावला.
हम तिथंच की.
हम्म मस्त आ तिथं काम फ्रि मध्येच ना सगळं सरकार म्हटल्यावर.
जरासा हाय धरा जरासा हाय की धरा. तू चाय पिणार? आत्ताच पिळायचं मग.
सरकारमध्ये म्हणलं सगळं फ्री मध्ये झालंय ना तुमचं.
नाही माझा सी एका सिझरचा सातशे रुपये भरून घेतलेलं. दोन सिझरचं चौदाशे रुपये घेतलं.
कसं कसं म सरकारी मध्ये फ्री मध्ये असतय कि हो ती.
नाही सिझरचा जरा हे असतय म्हणा काय अवघड असते म्हणा.
अगं असलं तर पण काय म सरकारी म्हणलं मग कशाला म त्यांनी पैशे दघेत्यात सरकार मधी.
घेतलं बा चौदाशे रुपये आणि तिने देणार परत ऑपरेशन झाल्यावर सातशे रुपये.
होय. म तुम्हाला अंगणवाडीकडनं काय मिळाल अंगणवाडीकडनं काय मिळाल?
पाच हजार रुपये.
दुसऱ्यांदा पण मग ते केलो दोन ला असतं.
नाही मुलगाय मला दुसऱ्यांदा.
नाही नाही त्याचा काय संबंध नाय आमचा पण आता मुलगाचय की.
आमचा तुमचं कर्नाटक लागलं ना?
होय.
आमच्या इकडे महाराष्ट्रात पहिली मुलगी असली तर पाच हजार, दुसरी मुलगी असली तरी पैसे मिळतात मुलगा झाला की नाही मिळत. पैशे.
अग‌ बाई आमच्या मुलगीला मिळाली इचलकंरजी आणि त्यांनी मुलगा दुसऱ्यादा झाल्यावर पण.
नाही मला काही मिळाल नाहीत बा.
मग तुमी अंगणवाडीत चौकशी केली नशिला. डोस वगैरे घेतलासा काय नाही तुम्ही? नव्हं डोस तेन घेतलंस‌ काय हम्म. नव्हे डोस वगैरे घेतले असतिला की तिथच.
होय डोस तेन घेतलोय की सगंळ सरकारमध्येच घेतलोय.
अ द्याया लागतय तेंनी पैशे. आमच्या बी अजून जमा झालेले नाही सुनबाईच. मग तेच आता अंगणवाडीतल्या बाईला परवा विचारलय ऑफिस मध्ये विचारतो म्हणली. काय झालं काय ते सरकारी काम सहा महिने थांबा अस‌‌तय ते. तेंच काय लवकर होत नसतय सोडा. उगाच आता‌ डोस तेन दिले घेतलेले असतंय म्हणून आता काय तर होईल म्हणून करायचं.
हा हा. होय.
हम् हम.
मग तिथलं वय
हा हा हा.
मग आणि काय? आवरलासा काय नाय शेतातलं?
शेतात काय आता काय नाही नुसते धार काढायचे आता हे मस आता किती दिवसला मी एकटी काढलेली नाही. आता ते देणार नाही मग पोरग्याला फोन केले येतो म्हणलाय.
हा हां.
सहा वाजता सुटतय ना तेच मग ते डायरेक्ट इकडे शेतात इकडे ये म्हणून सांगितलं त्याला. आ. डेरीलाच‌ की घरात ठेवून घेउन डेरीला घालताव.
आ हा.
सकाळी एक सातशे एक ठेवताव मग आणि संध्याकाळी म थोडं लागलं तर ठेवताव, आणि कोण आले गेले तर मग जास्त असतंय.
होय.
आता काय दूध खाणार कोण आमच्यात नाही हेनी तेवढं सकाळ संध्याकाळ वाटी वाटी भर घेत्यात. आणि मुलगा तेवढा सगळा संध्याकाळ पेला पेलाभर घेतोय मग मी काय मी पण दूध पित नाही आणि सून पण दुध नाही काय च्याहतनं काय पितील तेवढंच.
होय मला बी नाही आवडत दूध आमचं दुध म्हणजे असून पण नाही आवडत मला तर.
आम्हाला पण आवडत नाही दूध पहिल्या पासनच आम्हाला आवडतं नाही आमच्या माहेेरी पण अं दुध विकत आम्ही आ कडं जनावर नाही तिकडं. तरी पण नाय आम्हाला दही, ताक हम्म दही‌, ताक‌ हम्म. होय आम्ही पण दही ताक करतोय.
हम्म हम्म मग.
अजून तुमचे किती टास्क आहेत.
आत्ता सुरुवात माझा पहिलाच ह्यो.
ते नव्हे आज पर्यंत किती झालेत तुमचे.
आता तेवीस.
तेवीस झालेत मग आहेत की ओ माझ्या आता पंधरा पैकी आता कॉल केलेलं आता सोळाव. आता मगाशी एकट्याला केलेलं ते काय फेल गेलं ते.
हम्म हम्म.
मग ते जर आता हे धरुन सोळावं बघा आता तुमच्या संग हे करत्यालं.
माझं आता तेवीस झालंय अजून पाच सहा पाहिजेत म्हणजे झालं एकदाच. अजून एक मेंबर पाहिजे मला.
हे तुमचं झालं की मग. होय की, ते लिस्ट मध्ये दिलेत की नंबर नव्हे री लिस्ट मध्ये नंबर दिलेत की.
बघाय पाहिजे त्यात माझी एक पोरं एक रडत्यात. असा फोन घेतला की नाही, मोबाईल मागाय येत्यात त्यामुळं राहतय माझं.
होय.
आज दिवसभरात पाच कॉल तर होत्यातच. मग त्यात पोरं आलीत की त्यासनी आणि द्याय लागतंय. मगाशी मी दोन कॉल मधीच कट केल्यात.
होय की हम्म.
मग ती रडत बसत्यात म्हणून मग कटच केलो राहूंदे म्हणलं.
हम्म हम्म हम्म.
आणि कुठं रडवत बसतासा.
ते तर झालं सोड.
कट केलो मग राहूदे म्हणलं. नंतर करायचं म्हणलं आता डाटा चालूच आहे माझ्या फोनचा. तुमचा फोन मी आत ठेवलेला मग आवाज येत -ताना बघितलं आणि कुणाचा फोन आलाय मग आणि म्हटलं उचलला.
तेच बघूया मड आनी कॉल करत बसायचं इकडं येतोय नव्हं हा हा.
आता नाही मी आता केलं की उद्या सकाळ उद्या दुपारीच अकरा बारा वाजताच चालू करतोय सगळं आवरलं की नाही.
मुलगा झोपला तर मगच चालू करतोय, नाही तर नाही चालू करत मग.
हा हा हा उद्या एक दोन कॉल करूया घे आपण. हम्म माझे पण होतेत तुमचे पण होत्यात मग आणि दुसरीकडे आणि बघ संध्याकाळी.
हा चालतंय की.
आणि संध्याकाळी कसं होतंय दुसरी काय कामात असत्यात हे अस
होय सगळी जेवण करत असत्यात ओ. घरातलं आवरायचं जेवणाची गडबड सगळ्यांची असत्या.
आपण एक रिकामं हाय म्हणून दुसरी नसत्यात नाही होय. मग एकटीला आता फोन केलेला ती ट्युशन चालूय म्हंटली.
कशाला? मी दिवसभरच रात्रीच कुणाला नाय साच्या पप चारच्या पुढं तर नाहीच कुणाला करत.
हम्म आमच्या याथ थोड भरपूर होणत तर कसं मग तेनी ह्यात नाही नई असं होते. ते ऍप मधी नाही तेनी भरपूर असे दहा पर्यंत आमचे फोन असतेय सोडा. आता थोरल्या मुलगीचे पण अ झाले तिज तीस कॉल धाक तिला काय अजून आलेच नाही म्हणते ति टा टास्कच आले नाही म्हणाले अजून.
हा हा
काय म्हटलं
बगू आता
अजून कोणतरी एक मेंबर मिळाला की म झालं.
होईल ते होईल म्हणायचं म आता तीस कॉल तर पूर्ण करायला पाहिजे.
होय
हम्म
आवरायचं आणि व्हायचं मोकळं तिकडं.
आणि
काय नाही आता जेवणाची तयारी करायची.
होय की सकाळी एक संध्याकाळी एक काय नमुनाच असतय नई जेवणाच कंटाळ्या येतय एक एकदा जेवण करायला. काय उठलं की काय करायचं, संध्याकाळी काय करायचं.
तेजच टेन्शन येतेय बाकी काय नाय.
आणि एक एक खाते तर एक एक खाईत नाहीत. मला हे नको ते नको. त्या जाते प्रत्येकांचेच असते ते.
वेगळं वेगळं वेगळं वेगळं मग तुमच्यात तुम्ही
आमच्या इकडं सकाळी आमटी, भाजी दोन्ही लागतेय.
आमच्यात डब्बल आमट्या, डब्बल भाज्या मस्त्यात कामावर गेलेत की ते डब्याल नेऊन स लगी की परत एकदा आणि कराय लागतेय मग
होय
डब्बल, तिब्बल जेवण होतेय आमच होय. डबल, तिबल होतय आमचं तर जेवण.
आणि
काय नाय आमच्याकडे नाय पाऊस उशीरपासन उघडलाय आता बघू. संध्याकाळी काय होतय.
झिरमाट पडतय रात्र बर पडल रात्र लय मोठा पाऊस पडल आमच्या इत.
काय माहित
परवा दिशी पण पडलेय आणि काल पण पडलेय.
होय आमच्याइकड भि हुता की पाऊस दोन दिवस हाय. मगाच पासन नाही चार वा तीन, चार वाजल्यापासून नाही पाऊस.
हम्म आज दिवसभर जरा जरास येते जाते.
आ मग आमच्याकड पण तसच हाय झिरमाट येतय जातय रात्री होता की
काल संकेश्वर ला गेलतात तिकडे पण पाऊस नव्हत येता आणि निपाडी त आल्यावर परत पाऊस चालुला बघा सकाळ पण काय नव्हता जाताना येताना चालु झाला पाऊस दहा मिनट झाली कट करतो परत उद्या करूया
हा उद्या करतो मग मी
हां चालते ठीक आहे
हां ठेवु काय
हा बर ठेव